हा बोला क
हां काय म्हणंतय अरल जेवन ते
हा झालंय ह सगळं हे झालंय आवडलंय तुमचं
हा हा आमचं पण झालंय देव देवाविषयी श्रद्धा याविषयी आपण काहीतरी बोलूया
बोलूया चाल
हा संतश्रेष्ठ नामदेव संतश्रेष्ठ नामदेव महाराजांची एक कथा सांगते तुम्हाला मी
हा हा सांगा की
खूप लहान असतात लहान म्हणजे एक सात आठ वर्षाचे असतात आणि त्यांच्या आईन घरी पुरण पोळीचा बेत केलेलं असतो आणि त्यांच्या घरी प्रथा ते काही पण केले की पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवायचं आणि मग खायचं मग त्यांची आई काय करते पुरणपोळ्यांंनी तुपाची वाटी ठेवून तटामध्ये पुरणपोळी आणि तुपाची वाटे ठेवते आणि महाराजांना सांगते अगदी लहान वय असतं महाराजांच्या सात आठ वर्षाचे असतात महाराज आणि देवाला नैवेद्य दाखवून येऊन सांगतात त्याची आई मग ते नामदेव महाराज काय करतात देवाला नैवेद्य दाखवायला जातात देवा ठेवतात आणि नमस्कार करतात देवाला तेवढं तिथं तेवढ्या तिथं कणी कुत्रा एक येतो आणि कुत्र्याला काय आता ताटातली पोळी घेऊन तू प पळत सुटतो होय होय मग ते बघतात नामदेव महाराज पोळी पुरण पोळी तोंडात धरून कुत्रा धावतोय मग देव महाराज तुपाची वा वाटी हातात घेतात आणि त्या कुत्र्याच्या मागे धवायला चालू करतात कुत्रा मग ते धावतला बघून जास्त जोरात धावायला चालू करतो मग हे पण फास्ट म्हणजे धावायला चालू करतात मग जाता जात न सगळे विचारतात अे कुत्र तू पुरणपोळी न्याय लालाय आणि तू का पळाला लागलास तू का पळाय लागलास म्हण सगळ विचारत असतात त्याही नामदेव महाराज सांगतात की फक्त त्याने अ पोळीच नाहीे तोंडातून त्याला तूप लावलेलं नाही आहे म्हणून मी पळतो आहे की त्याला तूप लावून देते मी देत तु म्ही पोळी मग तो कुत्रा खाऊ दे म्हणजे एक बालमनाचं एवढं हे असतं आपण पुरणपोळी तूप लावून खातो मग त्या कुत्र्यांना का खाऊ नये ही त्या बालमनाची
ह म्हणजे एवढं इच्छा असत्या म्हणजे मन मनाचे म्हणजे आपल्यावर आपल्यासारखंच त्यांना
होय होय तेच की ह आणि ते अशा विचार असणारे जगात या कोण नसतात ह जास्त लोक सर्वसामान्य लोकांना तर काही होतच नत सोडा असं एवढं अ हे नाही हो तर दाखवायच आणि कधी आपण एकदा जेवण अस होतय पण जे संत किंवा असे जे जे लोक असतात अशा विचाराचे लोक असतात ते खरंच श्रेष्ठ असतात आणि त्यांच्या हातन होतंय असं
होतय ते प्रत्येकना नाही जमत प्रत्येकाना नाही ज जे अटल श्रद्धा अटल भक्ती असत त्यांनाच ते जमत
आणि विठ्ठलावर भक्ती त्यांची असते भरपूर विठ्ठलाना नैवेद ला जातात आणि ते कुत्रा तसाात जातो म्हणून ते त्याच्यामागं धावळ चालू करतात आपण हा कुत्र्याला पहिला हाणलो असतो पोळी खायला आल्यानंतर
होय आपण पहिला हडलो असतो तर घेऊन गेला म्हणून त्याला कावलं असत मारलं असत अ
पण मारला असतो
होय अ हा आपल्या आता आता म्हणजे त्यावेळची ती त्यांची ती श्रद्धा आपाट म्हणायची आता सध्या काही सुद्धां तस म्हणजे बघायला किंवा ऐकायला काही नाही भेटत आता
काय पांडुरंगाची भक्तीच पांडुरंगाची भक्तीच तेवढी अफाट होती त्या काळात ज्यावेळी पांडुरंग भगवंत विठ्ठल जेव्हा भगवंत होते त्यावेळेला आता संत जनाबाईचच उदाहरण घ्या कि संत जनाबाई अ अ म्हणजे त्यां ते सासू फार छळ करत असते त्यांचा आ जनाबईचा अ त्यांना सगळी घरातली पूर्वीच्या काही घरात दळण कांडण सगळं वगैरे दळण गरेज असते जायच पाणी आणणे बाहेरून पाणी पाण्याच पैसे त्यावेळी नव्हते बाहेरून जाऊन पाणी घेऊन डोक्यावरती घडा घेऊन यायचं पाणी अस विचारतात घरात जेवढं लागेल तेवढं बाहेरून पाणी आणायचं असं सगळे बायकांना त्यावेळी काळी होय काम सगळे लागत होत त्यावेळी होय हो हो त्यांची भक्ती एवढी विठ्ठलावर होती ते एवढ्या भक्त म्हणजे विठ्ठलाच्या ओव्यातून म्हणायच्या जनाबाई अ म्हणजे देवान कांडन करताना त्या विठ्ठलावर एवढी भक्ती त्यांची अफाट होती अं स्वतः त्यांना विठ्ठल भगवंत येऊन दळू लागायचा कांडू लागायचा सारवू श म्हणजे जमीन सारवू लागायचा पाणी आणू लागायचा कप कपडे धु म्हणजे धुवू लागायचा वाळत घालू लागायचा स्वयंपाक करू लागायचा असे सगळे विठ्ठल भगवंत त्यावेळी करत हो ते काम एवढी त्याची भक्ती म्हणजे अफाट होते आपण आता नुस तो हात जोडून देवाकडे मागत बसतोय आपल्याला कुठला देव पावतो हम् हम् मग भक्तीन सगळं केलं तर सगळं शक्य
सगळं होतय होय आणि जगात एकच देव असा आहे की त्या जेवत्या देवाला पांडुरंगाला असं कि लोक किंवा ती लोक असं असं काही नाही सगळी लोकं हा अ सगळी म्हणजे सगळी सगळ्यां जाती धर्माची लोक म्हणजे
हो होय होय होय आणि अगदी अ होय पांडुरंगाच्या पायावरती डोके ठेवले पण हे करतात ते हो हो काय नाही काय नाही
पा पहाट लावून पाठ दर्शन घेऊन बाहेर पडता येत पण असं इतर धर्मात पण नाही होत तस त दुसऱ्या देवाच पण हा देवाला सगळं सगळं असं म्हणजे सगळी लोक समान धरलेली आहेत देवान
हा आणि ते वारकरी समाजाच कस असतंय हो ओ अ अम्हणजे प्रत्येक महिन्याला वारीे असते त्या वारीला पांडुरंगा दर्शन घ्यायला ते जात असतात मग त्यावेळी जनाबाईची सुद्धां इच्छा असते ह कि मी वारीला जावे पर्यत त्यांच्या गावातून ज्यावे जनाबाईच्या वारी निघते त्यावेळी जनाबाईची इच्छा होते की मी पण वारीला जायला पाहिजे मी पण वारीला जायला पाहिजे त्यांच्या गावातून निघते वारी ही पाणी आणण्यासाठी गेलेले असते नदीवरती जनाबाई आणि ते वारी त्याना बघून जनाबाई मागे हम् पुढे काही सांगत नाही त त्या वारीतून जाते पंढरपूर थोरला मग विठ्ठल भगवंताला काळजी पडती त्या अरेच्या जनाबाई तर माझ्या दर्शनाला इकडें यायला लागली आता जनाबाईच्या घरी कोण राहणार जााणार जनाबाई म्हणून वि स्वतः विठ्ठल भगवंत जनाबाई वारी ला जाऊन येऊपर्यंत विठ्ठल भगवंत जनाबाईच्या घरात जनाबाई म्हणून राहतात जनाबाई जे जे काम करत ते सगळं काम करू लागतात जनावरा चे
हा ह किती म्हणजे भक्ती किती मोठी असेल त्यांची?
मग त्यांचे काय होतं जनाबाईचे शेजारी पण गेलेले असतात ना वारी इथून पंढरपूरला ते जनाबाईला वारीत बघ आणि येऊन घरी सांगतात तुझ्या सासूला जनाबाईच्या कि तुमच्या अस अ पंढरपूरला वारीला गेली म्हणून तरी तिच्या सासूला पटत नाही अरे अरेच्या इथं घरात आहे तुम्ही काय सांगायला लागलात, मग त्यांना जर लक्षात येत की जी जनाबाई म्हणून जी राहत होती ती स्वतः विठ्ठल भगवंत म्हणून
हा त्यांनी त्यांच्या रूपात देवाच्या रूपात जनाबाई
होय होय होय होयय होय म्हणजे जनाबाई ची भक्ती किती अफाट असणार आहे किती विठ्ठलावर निस्सीम भक्ती असणार आहे त्यांची विठ्ठल सगळं माग होय, होय सगळं काम करू लागत
आणि देवाच जरी पण तोंडाच नामस्मरण जरी असलं तरी पण असं म्हणजे जीवाला समाधान शांतता वाटते ना?
हो. सगळ आपण असं वेगळं काही करायला लागत नाही फक्त आपण जे रोजचं काम करत असतंय ते करत असताना सुद्धा आपण देवाचं नाव घेत जर केलं, होय होय देवाला असंच होय देव असं कुठलाच देव असं म्हणत नाही की तुम्ही सगळं काम बाजूला सोडून फक्त माझं नामस्मरण करत बसा किंवा ध्यानास्थ बसून माझं काम ना मग हे करा आपण जे करत तो काम र रोजच व्यवहारातलं ते काम करत करत जरी देवाचा धावा केला त पुष्कळ आणि आपण देवाचा धावा का करायचा फक्त देवाचाच धावा करायचा नाही देवाचा धावा काय करायचा? काही उनद नाही बोलायचं नाही किंवा कोुणाला तुच्छ लेखायचं नाही किंवा कुणाच काही होय कुणाच काही लुबाडून घ्यायचं नही. नाही कुणाला कुणावर अन्याय करायचं नाही, हेव हे सगळं विट्टल लाच्या म्हणजे भक्तीतून सगळ्या एवढं आपल्याला शिकायला मिळत असतं.
शिकायला मिळतय विठ्ठलाच्या वारीत म्हणजे तो हा जाति भेद नाही हा सगळ्यात म्हणजे सगळं मिळून मिसरून जायचं आणि तिथं वारीला गेल्यानंतर तर एवढी म्हणजे छान वाटते की, मी म्हणजे ऐकलेय मी कधी वारीला गेली नाही पण प्रत्येक जण माऊली माऊली म्हणून असं प्रत्येकाला हाक मारतात. हा एकेरी न एकेरी न बोलवत नाहीत.
होय हो आणि लहान मोठं असं काय भेदभाव नसत अगदी लहान जे जे लहान असतात त्यांना पण कि वृद्ध लोक लहानांच्या सुद्धा पाया पडतात माऊली माऊली माऊली म्हणून होय होय हो.
छान वाटलं ऐकून
विठ विठ्ठलाच्या भक्तीत तेवढं हेच आहे नाइ आणि आता आम्ही आषाढी वारीत आपण बघतो आता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे पाउल पालखीचं प्रस्थान होईल. अ चार तारखेला परत, पाच सहा तारखेला तुकाराम महाराजांच्या पालखिचे देवतन प्रस्थान होत, आता दोन्ही पालक्या आळंदिहून पंढरपूरला देऊ तुकाराम महाराजांचे देहूंवून- आणि ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीहून पालक्या निघतात आणि ते एक एकवीस दिवचा पद दिवसाचा प्रवास करून आषाढी वारीच्या आदल्यादिवशी पंढरपुरात दाखल होतात हो अफाट लोक असतात, दिवेघाट आणि त्या घाटातून पुणे ते पंढरपूर कि त्या अंतर्भगात ते एवढं एकवीस एकवीस बावीस दिवसाचं अंतर आणि
तेवढ साधी गोष्ट आहे काय तिथन चाल चालत यायचं म्हणजे काय ह
आणि किती लोक ते प्रचंड नवे प्रचंड जनसमुदाय एवढा मोठा काय म्हणजे भक्तीत काय ताकद असते बघा की
लोक असं समावेश होत असतात त्याच्यात
बघल तिकड नुसत लोकच दिसतात एवढी लोक हा हो आणि ते काय त म तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी काय त्यांचं ते बगण्यासारख्या पालखी असतात र तीनस किती सजवतात आणि किती काय करतात होय छान असतात बघा बघण्यासारख्या त्या पालख्या आणि ते माऊलींचं दर्शन म्हणजे दुर्मिळाच योग आहे पालखीत जाता जाता विठ्ठलाला भेटायला निघालेल्या त्या पालक्यांचं दर्शन म्हणजे एक आपल्या नशिबाचाच भाग असतो
भागच असतो ते भेटायचं म्हणजे नशबच म्हणायचं हा हम
विठ्ठला भेटायला निघालालाचवत नाही बरं बर चालते करते परत